हा.
हा बोला, झाला का चहा? पाणी, नाही आता मी लेट जेवले ना मी म्हणले आता थोड्या वेळाने तर छोटू झोपलाय. ते पण अजून आले नाहीत. मग आल्यावरच एकदा घेऊ सहा, साडेसला.
हा-हा-हा-हा, मग उद्या काय एकादस?
एकादशी, मी तेच त्याला बोलले उद्या आपण जरा उपवास करूया. हा एकादशी ती जरा चांगली असते ना केलेली? ते करतात. तर मला नाही उपास जमत. मला लगेच ऑसीडीटी होते. म्हणजे मग काहीतरी खाय तरी नाही. म्हणजे थोडस वेपर्स वगैरे जमतं, पण ते मला ते खिचडी वगैरे नाही जमत, मला लगेलच जळजळत, डोकं लगेच जड होत.
होय, मग काय तर बरोबर आहे की.
एक तर मग मी थोडस वेळ खातच नाही डायरेक्ट काय, फक्त फळ वगैरे वेपरसच
होय ना.
हा म्हणून ते उपास करायला. थोडस मला टेन्शनच येतं.
ह ह ह ह ह...
आपण त्यासं खाततो ना आणि लक्षात नाही राहत. आपला आल्यावर की टाकलं तोंडात. याचा सवय नाही ना पहिले खूप करायचे मी उपास. पण पोरदस अस मग प्रेग्नेन्सी मध्ये मी सगळं सोडून दिलं.
बरोबर आहेकी मग.
मी चतुर्थी पण नाही धरत. कारण कस हा अंगावर अंगावर पण पियचं. अजून पण कधी कधी पितो तो अंगावरती कधी रात्री झोपला मग. झोपला नाही का मग मम्मा दे मम्मा दे.
मग त्याच्यामुळे मी नाही धरत मग. माझी तब्येत आधीच बारीक आहे जास्त तब्येत नाही. मग ते बोलायला बोलतात मग ते कसाला मग तो जीवावर करते.
हा हा हा हा हा बरोबर आहेे की बरोबरे तब्येत सांबाळ सगळं करायचं.
आणि आपली एक तर तब्येत बस बिघडली कोण आहे आपल्या करायला.
होय मग काय तर बरोबर आहे की.
मता एतादशी मी बोलले.
कर आपण करूया हा हा. सकाळी उटल्यावर काय वाटतय. जरा फळ फळांचा ज्यूस किंवा शहााळ वगैरे घ्यायचं.
आपल्याला कस आहे भरपूर खायची सवय भाकरी डाळ. भात मग ते नाही जमत. जेवतू लागतच ना पण थोडंफार असं आहे.
बरोबर आहे.
हो आता उद्या काय होतं.
हा हा.
सुट्टी पण आहे ना सॅटर्डे संडे त्याला स्कूल ला सुट्टी असते.
होय होय.
तो आय सीआयसी बोर्डला आहे ना माझा मोठा. मग त्यांना सॅटर्डे संडे सुट्टी असते. हा सॅटरडे फुल सुट्टीच असते म्हणजे चार.
होय हा हा हा हा.
मंडे पासून एक्झाम येत फस्ट हे.
होय हा ह ह नवी ला आहे का तो नववी.
नाही.
हा हा आणि छोटा मग छोटा किती वर्षाचा आहे.
तीन वर्षात आता त तीन पूर्ण होईल त्याला संडेला.
हा हा हां त्याला तिसरं लागणार.
हा.
आणि तो तिसरी ला आहे.
हा हा शाळेत मग लांब पडते का शाळा.
हाय थोडंस आर्ध तास आहे पण ते त्याची बस लावले ना त्यांला मग थोडी फिरून वगैरे मुलं सोडत सोडत प्र त्येक कॉम्प्लेक्स मध्ये जाता जाता म त्याला पावून तास लागतो यायला.
होय ते बसमुळेच वेळ लागतोय खर बरोबर आहे.
आणि ट्रॅफिक मध्येच लागते पण ते कस ते बस लावल म्हणजे आ कस म एकदा येणार टायमावर त्यांना कसं जमत नाही कधी थांबावं लाग हां
हां हां हां हां हां, बरोबर आहे. होय होय होय आणि प्रत्येक वेळेला आणायला जावा, सो
हा ते कसं जमत नाही ना त्याचं टायमात.
मग काय स्वयंपाक वगैरे सगळं घरीच बनवताय?
हो हो आता काय आता सगळ अंगावर पडल्यावर याय लागला आता हू.
याय लागलं.
हा पहिले नव्हतं एवढं पहिलं भाकरी पण मला येत नव्हती. केलय आई दयाची आयत ताट.
होय होय म्हणूनच आईच्या घरातच कणी थोड शिकाय लागते.
नाही नाही माझं कस झालं मी लगेच ग्रॅज्युएशन झालं, आणि जॉबला लागले, जॉबला लागले थोड, सं एक सात आठ महिने जॉब केलं तर लगेच लग्न झालं.
होय बरोबर आहे की म आमच्या मुलगीचं तसचं झालं, थोडच तीन चार महिने इथ केली आमच्या बिल्डिंगमध्येच आहे अकाउंटच ऑफिस मग लग्न लगेच झालं.
काय मुलीला
नाही आजून आजून तरी नाही दोन वर्ष तीन वर्ष पूर्ण झाली. नाहीच तेना नकोच होतं व्हय नकोच हो त लगेच बघू आता म्हणली आता काय बघू जरा म्हणली.
म्हणजे जवळच आहे का मुलगी? म्हणजे जवळच राहते इचलकरंजी, बापरे!.
होय तीस किलोमीटर आहे पावून तास लागतोय आपण गाडीवरून जाताना. तीस किलोमीटर आहे.
म्हणजे एक मुलगी एक मुलगा मुलगा कामाला आसतो का?
नाही नाही मुलगा तिच्यापेक्षा छोटा आता सेकंड इयरला आहे तो.
हा हा हा,
तिच्यापेक्षा छोटा आहे.
हू
मुलगी मोठी.
हू,
तीच्यात आणि त्याच्यात खरं आठ वर्षाचं अंतर आहे.
हू,
मुलगीच्यात आणि मुलग्याच्यात.
हू हू हू हू हू हू, हू हू, माझं पण आ छोटा माझा राहायला मला माहितीच नाही म तो पाच वर्ष होऊन गेलेली मोठ्याला,
हा.
ह आणि हा राहायला मला कळलंच नाही नंतर म म्हणलंनार. पाळी एक दोन महिने आलीच नाही नंतर मग मी चेक केलं म्हटल आई म्हणतात चल राहू द्या आता. राहीला तर राहु द्या नाहीतर आम्हाला एक पाहिजे होत कारण पहिली प्रेग्नेन्सी मध्ये बाबा म्हणून नको होत.
होय काय माहीत नसतय आणि तेव्हा त्रास सगळा होतय आणि मग एकदा
आणि कस जास्त वय नव्हतं ना माझं माझं तेव्हा मला असं वाटत तर पं चोवीस पंचवीस असेल मी
होय ना हम्म.
तब्येत पण माझी जास्त नव्हती तर मला ते नकोच म्हणे बस झालं बाबा पहिलाच मुलगा झाला बस झालं मी मी तर हातच जोडले होते.
काय करायचं होय काय माहित नसत य त्यामुंळ ते त्रास त्रास वाटतय आपल्याला. होय बरोबर.
आणि हयानी खूप मला त्रास शौर्यच खूप शौर्य नावे मोठ्या मुलाच. खूप त्रास झाला म्हणजे तो झोपायचा नाही रा रात्री रात्री खूप जागरण वगैरे त्याच्यात मी आधीच बारीक तर अजून बारीक
हो मुलं शांत असली की जरा बर आपली तब्येत चांगली होते ना डिलिव्हरीमध्ये. मुलांचा त्रास दिला की मग नाही होत आम्हाला झालेल मुलगीच्या वेळेला ती झोपतच नव्हती. त्यामुळ अन दुसऱ्या कोणी घेतलेला ओळखायची ती हाताचा स्पर्श ओळखायची?
नाही का तू पण कोणाकडेच नाही जायचा? रात्रभर मग जागरण आपलं हम्म
ते बसायचं आणि सकाळी ही झोपणार?
हा आणि आ
सकाळी झोपणार रात्री आठ वाजता डोळे उघडणार मग कुणी आलं? बघायला वगैरे तर तेव्हा डोळे डोळे पण उघडणार नाही.
आणि तीनं माझी एवढी सवय लावून घेतलेली कधी आमच्या आईकडे सुद्धा ना बहिणींच्याकडे सुद्धा ती कधी गेली नाही.
कायम मीच घ्यायचं? स्वयंपाक पण घेऊनच करायचा असं केलं तिनं.
होत मा माझ तेव्हा खूप डोकं म्हणजे कंबर हल्ली पण मला खूप अस कंबरेचा वगैरे खूप प्रॉब्लेम होतो. कारण तेव्हा रात्र रात्रभर घेऊन बसायला लागायचं ना.
होय होय मग मला तसं झालय मुलगीच्या वेळेला खरं मुलग्याच्या वेळेला काय नाही.
तर करत नको मी उलट बोलत होती नको पण ते सासू सासरे आई पण बोलली जावू दे! आता म मी आहे तोपर्यंत एकाला एक होऊदे.
हो असं वाटते सगळ्यांना आआ.
हा हा असाव पण आणि सगळे बोलून बोलून ते मला पण बोले ठीक आ की चल आणि मुलीच्या आशेने मी ठेवलाय. काय मला आता मला मुलगी होऊ दे अच्छा.
मुली पाहिजेल असणाऱ्यांना पण तसं मिळत नाहीत मुली पण
पण आता हा बारक. खूप गुणी आहे त्याने मला अजिबात त्रास नाही रात्रभर मस्त झोपा हानली पण अग मला काहीच त्रास नाही अगदम शांत रडारडी नाही का काय नाही त्याला जे देणार ते खाणार
होय होय हा म आमच्या मुलग्याच तसं झालंय त्याचा काहीच त्रास नाही त्याचा काही म्हणजे काहीच त्रास नाही
कधीच नाही शौर्य खूप हट्ठी होता म्हणजे मस्त तो पाहिजे म्हणजे बघेल ती वस्तू पाहिजे आता ह्याला छोट्याचं नाव तीर्थ आहे त्याला बोल्ल ना बाबू हे असंय असं नाही तर नाही परत मग त्या वस्तूला बघणार नाही मग विचारणार मम्मी मी घेऊ मम्मा मी हे करू असं
बरोबर आहे की हह फरक असतोय खरं दोन मुलांच्यामध्ये वेगळं वेगळं असतात.
शौर्य आणि तीर्थ मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मी त्याला बोलते ना
होय ना
पण तू असा नव्हतास तू खूप रडका होता हीहीही हम्म
आम्हाला तर बिल्डिंगमध्ये आता आमच्या सोसायटीत बारा तेरा मैत्रिणी आम्ही हाय त्यातल्या फक्त तिघींनाच मुली आहेत एकेक आम्हाला. बाकीच्यांना मुलंच आहेत दोन दोन
माझ्यात पण आता बघते का आमच्या सोसायटी मध्ये पण भरपूर दोन दोन मुलं आहेत. मुली खूप कमी आहेत असं कधी बा कार्यक्रम असला ना तर मुलंच जास्त मला दिसतात सोसायटीमध्ये मुली खूप कमी आहेत.
होय आमच्या मुलगीला इथली सगळी मुलं रक्षाबंधनला घर भरायचं. आता तिचं लग्न झालंय मग आलीये काय विचारून मग जे अवेलेबल असतील ती येतात मुलं मग
आणि माझ्या सासूला पण तीन मुलगेच येत मुली नाही आम्हाला ननंद नाहीये परत त्यांच्या मा त्यांच्या भावाला पण मोठ्या त्यांना पण तीनी मुलगेच येते त्यांच्या घरात मुली पण नाहीयेत मुलगेच भरपूर आहेत फक्त माझ्या मोठ् मोठ्या जावेला एक मुलगीये माझ्या बारक्या जावेला पण मुलगाचये मला पण दोन मुलगे येत आणि अ मोठ्या जावेला फक्त एक मुलगा आणि एक आता शौ तीर्थाच्या आधीच एक वर्षा आधीचा मुलगा आहे
हा.
पण ते नवस करून करून करू नऊ वर्षाचा गॅप घेऊन मुलींच्यात हम
नाहीत व्हायचं असेल तर नशिबानेच होतात मुली सुद्धा
ही झाली म्हणून बापरे आमच्या इकडे किती आनंद बापरे पहिलीच पोरगी ना एवढा वर्षातून कोणालाच नाही खूप लाड केलेले
मग काय तर.
हम्म.
आता या सगळ्यात एकच मुलगी ना.
हो एकच मग तिला आता सहा जण आहे यांचे सहा जण माझी दोन दिराचा एक तिचा एक भाव परत चुलत दिराला पण माझा मुलगाच हाय आणि ही एक तीच अख्या घरात पडते. हम ति ना भाऊ म्हणजे भाऊ बीजाला वगैरे ड्रेस वर्षा वर्षभर घ्यायला नको सात आठ ड्रेस एकदाच पडतात.
होय होय होय तिला सगळंच मिळणार हो भाऊबीज रक्षाबंधन. काय स्वतःहून आणायची गरज नाही. लाडकी असल्यामुळे सगळी देतच असणार ना. होय बरोबर आहे की हा हा चालेल ओके हा.